हॅलो! हॅलो! हा येतोय. हॅलो! हा हॅलो नमस्ते मॅडम बोला.
अच्छा.
रेंज मध्ये नाहीये तुम्ही.
मला येतोय तुमच्या अज नाही येते का त्याला.
हो आत्ता आला बघा. नमस्ते मॅडम.
ह येतोय ना आता क्लियर.
हो हो, येतोय येतोय येतोय बोला ना मॅडम.
ते पावसामुळे थोडा नेटवर्क इश्यू असतो ना थोडस.
अ हो हो हो, बोला ना. काय चाललंय जेवण वगैरे झालं?
हो झालं तुमचं.
हो हो, झालं ना. मग काय करत्यात.
आवडलं तुमचंच.
हॅलो हो आवरला आवरलं पोरं काय करतात. हो हो, माझ्या पण मुलांचा अभ्यासच चालू हाय हम हम.
अभ्यास करतायेत.
हम ह माझी पण मुलगी आहे युपीएस सी करते आहे बीएससी थर्ड इयरला आहे ती.
अच्छा म्हणजे मोठी.
हॅलो! हम्म. हो माझे पोरं दोन्ही दोन्ही कॉलेजला जातात. मुलगा माझा अकरावीला आहे. मुलगी माझी बी ए सी थर्डइयर ला आहे.
अच्छा, अच्छा.
तर हम्म हम्म हम्म. तर तुमचे पोरं ट्युशन ला वगैरे जातं असतील ना?
हो जाता. हो ट्युशनला जाता. बट कसं होऊनं जात. आता म्हणजे स्कूल ला जायचं आता स्कूलचं पण खूप खूप सहरा अभ्यास असतो. आणि त्यानंतर परत
हम्म हम्म.
हो रेंज मध्ये या मॅडम. रेंज मध्ये या तुम्ही. बर बर हम्म. मंग ट्युशन ला वगैरे जातात का? हो तुमचा आवाज ब्रेक होतोय. मंग ट्युशन ची फीज कशी आहे?
नाही.
जेवढी स्कूल ची फीज आहे ना, तेवढी ट्युशनची फीज आहे. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां हॅलो! बोला ना मॅडम. जेवढी स्कूलची फिज आहे ना. तेवढी ट्युशनची पण फीज आहे. हा हॅलो! हॅलो.
हो. आवाज ब्रेक होतोयं ना तुमचा.
हो नाही मी रेंजमध्ये आहे. तुमच्या इथे प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो.
थोडसं पावसाचं वातावरण आहे ना. त्याच्यामुळे प आवाज
हम्म हम्म.
नेटवर्क इश्यू त्यामुळेचे. आणि आज थोडा अँप ला म्हणजे प्रॉब्लेमचं येतोयं.
हो, का? बर.
चालतयं. स्कूलची जेवढी फीज आहेत ना. तेवढे ट्युशनची पण हो, हो, हो, हो. आपण एवढी भली मोठी फीज देतोयं स्कूलवाल्यांना. आणि बाहेर ट्युशनं साठी पण फी पे करतोयं. मग स्कुलवाल्या नीच जर व्यवस्थित शिकवलं. तर ट्युशनची गरजच काय आहे.
हो पण तेच प्रॉब्लेम तोच होतय कि स्कुल
हॅलो.
हो हो बोला ताई. येतोयं आवाज.
हो. तर मग स्कूलची एवढी भली मोठी फीज भरून उपयोग काय आहे त्या गोष्टींचा.
तेचं ना तेच ना
माझी मुलगी आता बी. एस. सी. ला आहे. पण तिला आम्ही एकदा सुद्धा ट्युशन लावलेली नाहीये. ती स्वतः सेल्फ सेल्फ स्टडी करते आणि अभ्यास करते बघा. सी ई टी सी ई टी ची पण एक्झाम ती तिचे सगळे फ्रेंड ट्युशनला जात होते. पण ती एकटीच नाही गेली ती म्हटली मला जे येईल ते मी लिहीन कारण सी ई टी मध्ये फक्त पाचवीपासूनचाच अभ्यास असतो मला जे येईल ते लिहिल मग मी ती आणि एकही दिवस अभ्यास केली नाही जे तिला येईल त्या अ ह्याच्यावरच ती सी ई टी एक्झाम देऊन आली बघा आणि तरी पण तिला सत्तर टक्के पडलेत सी ई टी मध्ये. हा मग पोरांनी असा अभ्यास अस करण गरजेच आहे. ट्युशन पाहिजे नाही सेल्फ स्टडी पण त्यासाठी गरजेचे आहे. जे स्कूलमध्ये शिकवतात. टीचरांना आपल्याला जे येत नाही. ते पोरांनी विचारल पाहिजे स्वतःहून डेरिंग केली पाहिजे. तर त्या ठिकाणी आपला. फायदा आहे पण पोर घाबरतात मला हसतील. का पोर मला काय बोलतील का मग टिचर काय मला बोलेल का त्यामुळे. पोर विचारतच नाहीये ना ट्युशन टीच म्हणजे स्कूलवाल्यांना त्यामुळे ते ट्युशन टीचरांना फ्रेंड्स माणतात. स्कूल टीचरांना ते घाबरतात आणि ट्युशन टीच टिचरांशी त्यांची जवळीकता असते. मग हे स्कूल मग स्कूल सोडून मग ट्युशनलाच पाठवलेल बर आहे ना स्कूलचा उपयोग काय मग?
आणि नाही म्हणजे ताई आता कस होतय माहिती आहे का म्हणजे आता तुमच्या इकडच तुम्ही सांग नाही पण आमच्याकडे काय होतय माहितीय का आता बरेचसे आता टीचर असे भरती केलेले आहेत. की, त्यांनाच ऑलरेडी करता येत नाहीये. तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला त्यांनाच येत नाही. ते मुलांना शिक हो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती केलेली आहेत ना.
चुकीच आहे ना पण
त्यामुळे म्हणजे मुलांच मग
त्यांना अर्धी पेमेंट भेट भेटून जाईल ह त्यांना अर्धी पेमेंट भेटून जाईल पण पोरांच किती नुकसान होतय. ते पोर काय करणार?
तेच ना तेच ना म्हणजे बरेच आता माझ्याच कॉन्टॅक्टमध्ये मुलांमुळे आता कॉन्टॅक्ट लोक कॉन्टॅक्ट मध्ये येतात ना आपल्या तर म्हणजे अशे एक दोन टि टीचर असे आहे. तिना स्वतःलाच सांगायला लागत. आपण जर गेलो ना काही करायला म्हणजे मुलांच काही फॉर्म वगैरे तर आपण त्यांना सांग -तो मॅम ते असं ये तिथ असं इतके म्हणजे साधारण लोक त्यांनी भरती केलेत.
शॉकिंग न्यूज आहे. ही शॉकिंग न्यूज आहे. माहितीये का शॉकिंग न्यूज आहे.
बऱ्याच वेळा अस होत की, त्यामुळे मग पालक जे असतात ते ट्युशनकडे वळतात.
काय करायच ऑप्शन नाही ना आणि आता पाचवी सहावी पर्यंतचा अभ्यास ठीक आहे. पण सातवी पासूनचा जो अभ्यासक्रम आहे ना तो हार्ड आहे आपल्याला नाही जमणार तो अभ्यास. त्यासाठी स्पेशल टीचर पाहिजेच आणि जर स्कूलमधून ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना पोराना भेटत असतील म्हणजे शिकवल्या जात असतील. मग ट्युशनची गरजच काय मग हे चुकीच आहे ना. शिक्षण खात्याने तिथं लक्ष दि दि म्हणजे द्यायला पाहिजे कि असं नाही व्हायला पाहिजे. वारंवार हे. स्कूलला त्यांची व्हिसिट पाहिजे पण नाही करत ना. काय ते कशाचे पेमेंट घेतात. तेच कळत नाही कुठल्या गोष्टीचं पेमेंट आहे किंवा अधिकारी राहावत हे टीचर लोक. कशाची फीज आपण एवढी भली मोठी फीज भरतोय त्या गोष्टी उपयोग. उपयोग काय इकड स्कूलला पण भरा इथे ट्युशन ला पण भरा. मग काय करायचं म्हणजे मम्मी पप्पा दोघं पण जॉब ला जायचं हे पोरांच्या फीज साठी.
हो,
तिथून पोरांकडे दुर्लक्ष होत आपलं आपण जॉबवरून आल्यावर स्व ''--'' करायच का पोरांशी बोलत बसायच किंवा पोरांना शिकवायचं जमतच नाही ना. आणि होमवर्क येतो तो डायरेक्ट ह्याला येतो मोबाईलवर. आधी कस. तर लिहून द्यायचे अ बोर्डवर लिहायचे पेरेंट्स किंवा प्या हे चिल्ड्रन्स. लहान असेल तर आपण लिहून आणत होतो पॅरेंट्स नाहीतर आता पोरं लिहून आणायचे. पण आता तसं नाहीच आहे मोबाईलवर तुम्ही जावा घरी तुम्ही जायच्यात सगळं मोबाईलवर आलेलं असतं. झालं पोरं मोबाईल घेऊन बसतात. मग आपण असं लक्ष पण देत नाही स्वयंपाक करायचं का लक्ष द्यायचं. म्हणून आपण स्वयंपाकाकडेच म आपल्याला आवरायचं असतं ना ते. मग पोरं इथं रीलस बघतात मूव्ही बघतात काय करायचं ते बघतात करतात पोरं.
हो तोच प्रकार होतोय म्हणजे ते मोबाईल अभ्यासासाठी घेता पण अभ्यास झाल्यानंतर ते पाठ. ते त्या गोष्टीकडे बघता मग.
फक्त होमवर्क बघतो मम्मी दोनच मिनिट. ट होमवर्क बघतो फक्त दोन मिनिटाचे दोन तास कधी होतात. आपल्याला देखील कळत नाही कारण आपल्याला आपली कामं पडलेली असात. त्या घरी आलं की स्वयंपाक करा मग काय करायचं. कोरांचं किती नुकसान होतं ह्याला जबाबदार कोण.
तेच ना तोच मुद्दा आता समजून घेत नाहीये कोणी कि मुलांना जर शिकवायचंय. कि तस अ म्हणजे टीचर तर लोक तसे पाहिजे की त्यांचे. म्हणजे पहिले इंटरव्ह्यू घेतला पाहिजे ते कॅपेबल आहे का नाही मुलांना शिकवण्यासाठी. असं पण बघणं गरजेच आहे ना.
पैसे तिथे दहा लाख पाच लाख जे काय देतात. त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या टीचरांना घेतात. आणि हे पोरांचे पोरांना इश्यू व्हाय लागले ना ते प्रत्येक गोष्टी आणि पॅरंट्सना वारंवार आप ''--'' आपले कधी पॅरेंट्स आलेत का स्कूलमध्ये.
नाही म्हणजे.
नार पेरेंट्स मिटिंग वर्षातून एक राहिली तरी पण भीती वाटायची की आज मम्मी पप्पा. पा येणार आहेत अशी भीती राहायची पण ह्या पोरांना सर्रास सांगतात. मम्मी प व टीचर नि बोलोला का. नाही बोलवलं काहीतरी आहे आणि मिटिंग. चे तर असे वारंवार मिटिंग असतात तेवढे मिटिंग असतात यांच्या. आणि मिटिंगला जायच आधी अर्धा तास नंतर आल्यावर अर्धा तास. त्या पोरांच्या मागे तिथं बसायचे दोन तास. आणि ते सांगितलेल्याच गोष्टी सांगतात वारंवार अे आम्हाला तुम्ही सांगताय पण तुम्ही काय करताय स्कूलमध्ये? एवढी भली मोठी फी भरून तुम्ही काय करताय? आणि ज्या पोरांना काय समजतं ना, त्याच पोरांना शिकवतात बाकीचे जे मागं बसलेले असतात त्या पोरांना, विद्यार्थ्यांना काहीच येत नसतं
मग तेच होतात तर ते जे मुलं हुशार आहेत ना त्यांच्याकडेच लक्ष दिलं जातं आणि तेवढ्याच मुलांना पुढे व्यवस्थित शिकवलं जातं त्यांच्याकडे लक्ष आणि जे ज्यांना येत नाही ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ता मग ते पोरं असेच राहून जाता
ती फीज जास्ती भरतात का? सगळ्यांना तुम्ही हा तुम्ही फीस घेताना दहा रुपये काय दहा पैसे पण कमी घेत नाही तुम्ही? तर मग असं का? आमच्या पोरांच्या बाबतीत असं का?
आणि त्यामुळे काय होतं म्हणजे काही क्वेशन जरी विचारायचे असेल तर जे हुशार मुले त्यांनाच विचारले जात मग लक्ष नाय दिले जात येत नाही एकदा विचारू म्हणजे दुसऱ्या वेळेस ते पण
अभ्यास करतील ना त्यांना विचारल्यावर ते अभ्यास करून येतील ना? टीचर मला पण आज उभा केलती मी उद्या केलेलं होत आणि मी उद्या अभ्यास करून येणार ते पोरांना सवय लाग अभ्यासाची तुम्ही त्यांना काही विचारतच नाही ते पोरं जाऊ दे समोरच्या पोरांना विचारताय आपण काय मागे आहोत बरं झालं मागे बसतोय मग ते पोरांना तीच सवय लागून जाते ना आणि माझं काय शिक्षणाच्या बाबतीत पाचवी पर्यंत तुम्हा तुम्ही ना त्यांना अभ्यास घ्या लिहायला वाचायला मॅथच जे आहे ते शिकवा पण पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांनाना तुला कशात इंटरेस्ट आहे? हे विचारा टीचर पॅरेंट्स मिटिंग घ्या ह्या बाबतीत घ्या की तुला काय करायचंय? तुला क्रिकेटर, फुटबॉल खेळायचय किंवा अभ्यासात काही इंटरेस्ट आहे का किंवा सिंगिंगमध्ये? हे काहीच विचारलं जात नाही त्या पोरांना आपण हे नियम ला आपण स्वतःहून त्या पोरांना नाही तू हेच कर, तू तेच कर पुढे जाऊन त्यांना ते जमत नसतं झेपत नाही आणि ते पोरं फेल व्हायला चालू होतात का त्यांचा इंटरेस्ट नसतो. त्यात आपण कधी म्हणजे अ आपल्या इकडे इंडियाचे जे लोकयत, जपानचे लोक तसं नाय करत फक्त चार ते पाच पाचवी पर्यंतच ते पोरांना अ हे करतात अभ्यासक्रम आहे पुढे त्यांना अभ्यासक्रम नाही असं काहीतरी नवीन ऍक्टिव्हटीज त्याला पोरांना शिकवत तात ते आपल्या इथं सरसकट सगळं तू तूू सगळेच
सेम आणि त्यात कस होतय म्हणजे कोणत्या मुलाला कशात इंटरेस्ट हे न बघता, त्याला फक्त त्याला एवढे मार्कय मग तो तो हुशार हा हुशार सर्वांना सेम
सेम मग काय उपयोगाच हे, अशे माग पडत जातात ते